ह नमस्कार.
नमस्कार काय करतय आज. आज काय नाश्ता काय बनवला.
आज नाश्ता. म्हणजे आज नाश्त्याने नाश्ता स्कीिप केलाय आज भाजी पोळीस दिली सगळ्यांना.
डायरेक्ट भाजी पोळी.
हो आज डब्याला भाजी पोळी होती तसंही आमच्याकडे ना वेगळे वेगळेच नाश. तात मी भाजी पोळी आणि माझ्या माझ्या मिस्. पुलाला उकडलेलं अंड आणि सासूबाई ऑमलेट खाते. प्रत्येकाची वेळ पण वेगळी वेगळी असते. ते त्याच्यामुळे त्यांचं-त्यांच वेगळं-वेगळं होऊन जातं.
प्रत्येकाला वेगवेगळं बनवून द्यायचं.
हा डब्यामध्ये होऊन जातं भाजीपोळी सगळ्यांची जेवणाची पण. पण नाश्ता बहुतेक काय. कधी जर एक आवडीची गोष्ट असेल पोहे उपमा असं असेल तर ते एकच होतं. पण मग आता मुलाला सुट्ट्यात मग त्याला काय त्याचं डायटच वेगळं असतं.
हो हो हो.
हा मग आमचं मी तर लवकर जेवते म्हणून मी नाश्ता नाही करत मी डायरेक्ट जेवणच करते.
हा हा हा हां आणि म्हणजे अशा वेगळ्या प्रकारात म्हणजे तुमच्या इकडे. अशा भाज्या वगैरे पण अशा छान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बांधतात तुमच्याकडे. मी ऐकली बरस. ह तर म्हणजे असशी मला एखादा रेसिपी सांगा ना मला नवीन काहीतरी बनवायचं. तर कशा प्रकारे बन.
अम् तुमच्याकडे अ कसं आवडतं तिखट आवडतं जास्त. ते क.
हो हो तिखट तिखट तिखट पण आणि न असं. दोन्ही पण दोन्ही प्रकारच खात खात आहेत तिखटप.
अच्छा! तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाता का कि व्हेज असे नॉन व्हेज पण खाता. हा मग. तुम्ही सांगा तुम्हाला कोणती रेसिपी ऐकायला आवडेल मी ती सांगते.
मला म्हणजे तुम्ही नॉन व्हेजचीच सांगा आपण कसं हो म्हणजे. आपण जे याचं मटण असतं बोगडाचं मटण. तर ते कस ब कस बनवता कशा मसाले कसे मसाले घालता. कोणती कोणती मसाली घालता हां.
ह म्हणजे ते काय आम्ही काय करतो पहिले तर स्वच्छ धुवायला लागतं कारण बाहेर आणले आपल्याला त्याच्यावर विश्वास नसतो. म्हणून आपण दोन तीन वेळा धुवून घेतो मग त्याला आल, लसूण, हिरवी मिरची. अ असं त्याची पेस्ट करायची मग ती त्याला लावून ठेवायची. आणि मग एखादं तमालपत्र कोणाला जर मसाला आवडत असेल, आपला गरम मसाला असतो तो कोणी टाकत त्याच्यामध्ये थोडासा हळद. थोडी आणि मग कांदा तेलामध्ये किंवा तुपामध्ये फोडणीला टाकायच. आणि मग हे सगळं मॅरिनेट केलेलं त्याच्यामध्ये परतायच. थोड्या वेळ एक दोन तीन मिनिटं मग आपल्याला त्याच्यात सूप हव असेल तर थोड जास्त पाणी टाकायच. आणि सूप वगैरे नको असेल साधारण आपल्या ग्रेवि साठी जेवढ पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं आणि मग तीन शिट्ट्या किंवा चार शिट्ट्या करायच्या आता ते प्रत्येकाचा वेगळं कोणाला कुकरमध्येध्ये नाही आवडत तर मग त्याने डायरेक्ट शिजवायच पण मग कस ते म ण शिजायला खूप वेळ लागतो मग त्याच्यात गॅस पण खूप वाया जातो आणि वेळ पण तुम्ही कसं करता कुकरमध्ये करता का? डायरेक्ट गॅसवरर करता.
अ नाही कुकरमध्ये लावतो आपण अ कुकरमध्ये शिट्य. घे तो
हा मग तसच कुकरमध्ये शिट्टी करून घेतच कि मग हे होईपर्यंत मस्त लाची तयारी करायची. का आता आम्ही आमच्या इथे तर आम्ही कांदा खोबरं वापरतो वाट्यांसाठी मग अ समजा आता एक किलो मटण अससेल तर त्याला तीन मध्यम आकाराचे कांदे आणि अर्धी च्या अर्धी वाटी घेतो खोबरा आणि मग ते खोबरं मी काय करते जरा काळ रस्ता आमच्याकडे आवडतो म्हणून मग ते खोबरं डायरेक्ट गॅसवरर भासते. जर असं असं काळ झालं सगळी कि बंद करत मग कांदा तव्यावरती आपल्या नॉर्मल टॉप करून तो असा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा त्याच्यामध्ये पण परत आलं लसण टाकायची. नंतर खडे मसाले आवडत असतील तर थोडे ते टाकायचे. आणि मटन मध्ये ना थोडासा एक गजराचा वेगळा वा उग्र वास सारखा असतो. मग तो नको यायला ना म्हणून मग याच्यामध्ये ना आपली साधी वेलची असते ना मसाल्याची वेलची नाही. आपली हिरवी वेलची असते ना त्या हा चार पाच पाच स टाकायच्या चांगल्या चार पाच तरी टाका तुम्हाला जास्त आवड त्या मल्यामध्ये आणि मग ब पेस्ट करायची त्याची आणि मग आपण तेलावरती कस तेल पाहिजे खूप कोणाला तरी खूप जास्ती असं वरती तवंग आवडतो तर आपण आम्ही जास्ती नाही तेल वापरत थोडं कारण ते मटनमध्ये पण चरबी वगैरे असेल तर त्याच्यात पण तेल सुटत ना. मग हा मग हे चांगलं केलेल वाटण ते तेला म पर त्याच्यात मग आपला घरचा मसाला लाल, तिखट, हळद असं टाकायचं आणि मग चांगलं तेल सुटेपर्यंत परतवलं कि मग ते वाटलेलं वाटण. त्या मटणमध्येध्ये टाकायच परतलेलं आणि मग एखादी उपय आणायची कि मग एक अख्खा लिंबू एक किलो मटर नसेल तर एक अख्खा लिंबू त्याच्यामध्ये पिळायचा. आणि वर्ण कोथिंबीर घालायची
हा हा हां हां हां
हा मग झालं तयार काळा रसायचं मटन. आमच्याकडे कोकणात काय पद्धती माहिती का मटन बरोबर वडे बनवतात. अ भोक भोक करून असे वडे असतात तांदूळ असतं त्याच्यामध्ये थोडं न ज्वारी जास्त असते तांदूळ उडदाची डाळ असते थोडी थोडी चणा डाळ असते बडीशोप असते असं एक मूठ भरून अशी बडीशोप असते एक मूठ धणे असतात त्याच्यामध्ये आणि हे सगळं अस वाटून मिक्स म्हणजे गिरणीमध्येच दळून आणायच
हो म्हणजे हे सगळे पिठं
हा
आज पिठं ह पिठं दळून आणायची स सगळी
हा हे सगळं एकत्र करायचं हा समजा आता एक किलो ज्वारी आहे ना तर मग त्याच्यामध्ये अ अ दोन अ दोन वाट्या किंवा एक वाटी असं कधी कधी तांदूळ पण वेगळे अस त्यांना ते एकच वाटी टाकायचे एक वाटी तांदूळ टाकायचे एक वाटी उडदाची डाळ टाकायची अर्धी वाटी चणा डाळ टाकायची आणि मग एक एक मूठ धणे आणि बडीशेप टाकायची आणि थोड्या मेथ्या टाकायच्या म्हणजे आपले पोहे्याचे चमचे असतात ना ते दोन चमचे भरून कच्च्या मेथ्या आणि मग हे छान दळून आणायचं सगळं एकत्र आणि मग ते रात्री अ कांदा असतो ना एखादा कांदा मिक्सर वर पेस्ट करायची कच्चा कांदा तो त्याच्यात टाकायचा आणि गरम पाणी आणि थोडं हळद टाकून त्याच असं आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचं ते पीठ जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं आणि मग ते ठेवून द्यायचं मग ते सकाळीपर्यंत थोडस फर्मेट होतं घट्टच ठेवायचं जसं पातळ नाही इडली वगैरे सारखं नाही आपण कणिक मळतो तसं म्हळायचं पण सकाळी ते वर येतं म्हणजे थोडं फॉर्मेट होतं त्याला आंबटपणा येतो.
हा-हा हम हम
त्याचे छोटे-छोटे असे वडे थापतात आणि त्याला भोक करायच आणि असे टम्म फुकतात ते. आणि ते नॉन व्हेज बरोबर खातात म्हणजे कोकणात बघा ते कोंबडी वडे वगैरे प्रसिद्ध डिश असते. ते हा मग ते असे वडे असतात. अ खूप सुंदर लागतात आणि म्हणजे कोणी व्हेज खाणारे असतील ना ते पण जर कसली तरी मसाल्याची भाजी बनवली आणि त्याच्याबरोबर पण ते वडे छान लागतात किंवा नुसते खायला पण छान लागतात.
म्हणजे आपण समजायच भरून वांग बनवलंय आपलं मसाला वांग बनवतो आपण
हा पण त्याच्याबरोबर पण नाही रस्साची भाजी असेल ना त्याच्या बरोबर छान म्हण ते आमटी वगैरे सारखी असते ना काळा समजा काळे वाटाणे तर त्याची आमटी बनवली मग हा त्या-त्या त्या बरोबर असते भरली वांगी बरोबर जी ते भाकरी ला असते ती नाही येत ती वडे खाण्यात नाही मजा येणार हा नाही ती भाकरी बरोबर चपाती बरोबरच
म्हणजे थोडीशी पातळ रस्सा पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे असा अ
आपण कटाची आमटी किंवा आपण वडीचा रस्सा बनवतो ना हा तस-तस काही तरी किंवा मग नुसतेच माझी एक मैत्रिन भ्राम्हण आहे ना तर ते खात नाही नॉनव्हेज तर ती तिला हे वडे माझ्याकडचे खूप आवडतात मग ती नुसते खाते. किंवा आ खोबऱ्याची वगैरे चटणी असते ना. इडलीच सोबत कधी त्याच्या सोबत खाते ती.
हा-हा-हा-हा-हा.
तुमच्याकडचे एखादं काय आवडीच
अ आमच्या इकडं म्हणजे तस अ घरामध्ये नॉन व्हेज खूप आवडतं बरं का घरामध्ये
हा पण म्हणजे नॉनव्हेजच्या बरोबर असं काही वेगळं आवड
अ वेगळं नाही ज्वारीचे भाकरीे किंवा बाजरीच्या भाकरीे नॉनव्हेज-नॉनव्हेज बनवलं ना आमच्याकडे दोन प्रकार असतात. हा नॉनव्हेज बरोबर ज्वारीची भाकर आणि बाजरीची भाकर दोनच म्हणजे इकडे जास्त हेच चालतं आपल्या इकडे. असं दुसरं काही नाही मग ते तसं ते दालबाटी वगैरे बनवतात आता ते विदर्भ साईड ला दालवाटी जास्त चालते तसे आपल्याकड पण भरपूर हो-हो मग ते दालबाटी हा-हा-हा दालवाटी-दालवाटी वगैरे बनवतात तस पण असं खास करून हे नाही काय की अ हेच
बनवून बघा. खूप भारी लागतात.
नक्कीच मला तुम्ही ती रेसिपी आहे ना मला शेअर करा मी तुम्हा
चालेल मी तुम्हाला व्हाट्सअप वर वगैरे इनग्रेडियंट पाठवेन. हॅलो.
डेमो घेते मी.